हॅलो.. हा येतोय ना माझा आवाज.... हॅलो...
हॅलो..
हा येतोय ना माझा आवाज
तर तुमचं आवाज येतोय...
बारा मिनिटं झाली कट झालं...
ते... हम...
तुम्ही कायतर सांगत होता...
च..
तुम्ही कायत सांगत होता म्हटलं..
हा मी तेच सांगतोय म्हटलं डॅम ड्युटी तर हा येतो येतो... तेच डॅम्प ड्युटीचा संघट होतो.. हॅलो हा आवाज येतोय का...
हा हा येतोय बोला तुम्ही...
नाही आवाज येतोय का तुम्हाला पण...
आवाज येतोय आवाज येतोय तुमचा..
आ म ते आपण पण त्याच विषयी बोलत होतो ना की म्हणजे.. घरता आहे ट्यूशनो त्या डॅमड्यटी च गला होता..
हं हं हा.....
हॅलो....
हा बोला हॅलो...
आवाज च येत नाही तुमचं...
माझा येतोय आवाज हॅलो...
हा हा आता यच आहे आतांच आहे...
बोला...
काय म्हणत तो तुम्ही सांगा मीच बोलतोय...
डॅम ड्युटीच काहीतरी सांगत होता.
हा डॅमेव तर बारा तासाचीच केलीणी पाऊसच नाही आहे नुसतं हे त्याला ऊन टाप... त्या टिफिन मला आणूनेदेत नै न... टीफिन आनुण देत नाही ना...
हम्म हम् ह्...
त ज ड्युटी तरच मला बाहेरच जावं लागणार आता...
हा ते तर आहे... पण आता ह्या वर्षी पाऊस पडतोय की नाही काय ह्या वेळेस....
आता खूप जण असं म्हणून झालं की डॅम भरल म्हणून... कोळ्यापर्यंत पूर्ण असा पाऊस धईल मी त नाही भरत म्हटलं माझा अंदाज आहे माझ पिढ... कधी चुकीचं नाही झाला पावसाच्या...
तर म्हणजे इतका वेळ झाला पाऊस यायला पाहिजे होता ना म्हणजे...
आता माझी कलीग म्हटले सर म्हणे तुमची ड्युटी ज्या दिवशी आहे न म्ह त्या दिवशी खूप पाऊस पडणार आहे.
हा..
मी म्हटलं त्यांना मी चार दिवसा आधीच सांगितलं त्यांना की मी म्हटलं माझ्या ड्युटीला एक थेंब कवा पाणी पडणार... एक थेंब...
आणि पहिले पहिल्या ड्युटीत तसंच झालं चोवीस तास येऊन गेले पाणी पडलं नाही आणि आजही पाणी नाहीये आधी आता कंटिन्यू ज्याची ड्युटी आहे आपलं हे पडतंच नव्हतं एक जुलैपर्यंत तरी
मगाशी तरी असं ढगाळ वातावरण झालं होतं पण मला वाटलं पडेल पाऊस
नाही मी तुम्हाला सांगतो ना एक जुलैपर्यंत पाऊस येईल
नाहीये का हा हा मग तिथून पुढे पडेल भाऊ जास्त पडेल असं वाटतंय
नाही ऍक्च्युली कसंय माझे जे आजोबा होते
हा
त्यांना हे खूप समजायचं
हो हा
कि पाऊस कधी येत म्हणजे ते पंधरा दिवस आधी सांगायचे कि पाऊस या या तारखेला पडेल म्हणून फक्त आकाश पाहून म्हणजे हा म्हणजे काही हवा नाही पाणी नाही काहीच नाही काही काहीच नाही फक्त आकाश पाहायचे पंधरा दिवसांनी पाऊस येतोय आणि खरंच पंधरा दिवसांनी
त्याची पण काहीतरी टॅक्ट असेल म्हणजे काहीतरी असं
नाही मी मी मी मी ऍक्च्युली लहान होतो आजोबांसोबत राहायचो माझ्या वडिलांच्या वडिलांसोबत ते त्यांना विचारलं असतो पण तुम्ही कस असं नाही झालं ते काही नाही एक प्रिडिक्शन असायचं पण एक अंदाज सिक्स सेन्स काम करायचा ना त्यांचा
हा हा हा ह
आणि ते इन बॉर्न माझ्यात आलेलं आहे त्यांच्याकडून असं म्हणजे कधी कधी वाटतं माझ
कारण की माझे प्रिडिक्शन पावसाचे माझे पण खोटे ठरत नाही
हो का
आता मुक्तागिरीला होतो ते आता लेबरना सांगायचो आपको कब पाणी चाहिए मी त्यांना उलट विचारायचो
हा हा हा
तर मी त्यांना म्हणायचो हा मैं सब सब सब म्हणजे साब बोलले अभी एक दो दिन बाद पाणी चाहिए बोलले तो आमचा स्लॅप वैगेरा हो जायेगा मैंने बोला आ‌ जायेगा आणि खरंच पाऊस पडायचा असं खूपदा झालं माझ्यासोबत
चांगलं आहे ना म्हणजे तुम्हाला असं काहीतरी म्हणजे असेल ना ते म्हणजे
हा ती ती एक इन बॉर्न असते ना शक्ती म्हणतात ती मिळालेली आहे असं वाटते मला कधी
हम्
फक्त मला युज करता आला पाहिजे त्या गोष्टीचा चांगल्या गोष्टीसाठी
चांगलं आहे
हा आता मी मी तर सांगतोय तुम्हाला मी स्पष्टच सांगितलं तुम्हाला एक जुलैच्या आधी पाऊस येत नाही म्हणून आता तुम्ही बघून घ्या दहा दिवस आहेत त्या गोष्टीला अजून हा एक जुन पाऊस पडेल तर बरोबर एक जुलै नंतरच
हा हा हा पाऊस म्हणजे काय नामोनिशानच नाहीये त्याचा काय असं
हा तुम्ही यावरच कॉल करायचा मला परत
हा चालेल चालेल बघूया आता अजून पंधरा दिवस म्हणजे एक दहा दिवस तरी आहेत अजून बघू आता काय होतंय
आणि त्यामध्ये आता कट कट क्लायमेटचा आम्ही एमपीएसी ला थोडासा अभ्यास केला आहे बेसिक तर आमला मलाी गोष्ट अज सोपी वाटयला लागलेली गोष्ट म्हणजे मी त्याच्यावरून पण अंदाज सांगू शकतो आता.
म्हणजे अं हवामानाचं म्हणजे
ह ऍक्च्युली याला अस सब्जेक्ट असतो ना आपल्या एमपी एस सी मध्ये सगळंच मिक्स असत. ना बेसिक सगळं तर क्लायमेटलॉजी म्हणून असत. तर ते हवामान शास्त्र म्हणतात त्याला गुगलमध्येच असतो तो पार्ट पण जास्त मोठा नसतो थोडा थोडासा हे असतो थोडा त पार्टसतो बेसिक. पण बेसिक जरी माहीत असेल तरी आपण एक अंदाच बांधू शकतो.
हा.
बातम्यांमध्ये ऐका तस अल नन वगैरे सांगितलं होत वाटतं मी तुम्हाला.
हा हा हो.
हा सिम्पल मध्ये सांगितलं होतं मी समजून. त तचाच प्रभाव आया बाकी काही नाही आहेै.
हा तेच तर म्हणजे पेपर मध्ये पण आलं होतं ते कि बाबा त्याच्यामुळे म्हणजे ऊन जास्त आहे ह्या वर्षी.
हम्. नाही आता यानंतर एक दुसरं चक्र येतं ते त्याला लाल आणि न म्हणतात ते ऐका तुम्ही बातम्यांमध्ये पुढे.
ला काय लालनो..
ला निनु.
लेनिनु हा हा हा.
त्यावेेळेस ईतका धोधो पाऊस पडेल की जून मध्येच पाऊस चालू मे मध्येच
म मध्येच हा हा. उलट सगळं उलट ह्याच्या अपोजिट सगळं हा म्हणजे हे कसं म्हणजे पुढच्या वर्षी होईल का हे. चाल
हे ऍक्च्युली दर पाच वर्षांनी रोटेशन असतं ते.
अच्छा हा. पण ह्याच्या आधी कधी असं झालं नव्हतं ना, म्हणजे
नाही झालाय झालाय झालाय झालाय या कंडिशन होत तस. या ऍक्च्युली निसर्गाच्या कंडिशन आहे.
हा.
आता कसं आपल्या पृथ्वीचे दोन गोलार्थ आहे, ना एक उत्तर गोल्थ आणि एक दक्षिण गोलार्थ. नॉर्थ पोल साऊथ पोल ऐकलं असेल ना तुम्ही इंग्लिशमध्ये हा. हा हा.
ह
तर आता दक्षिण गोलारधात हे झालेला आहे हा प्रभाव ऍक्च्युली आता दक्षिण गोलारधात खूप जास्त पाऊस आहे.
हम्म हम्म हम्म.
आता इकड तो पट्टा तयारच होऊ नि राहिला ऍक्च्युली आपल्याकडे पाऊस यासाठी प्रशांत मागागर पट्टा तयार पाहि पाहिजे म्हणजे कमी दाबाचा पट्टा. आणि मग तो वाहत वाहत येऊन तो इथ आपल्या अरबी समुद्र आणि हिंदी म महासागरात.
हा हा.
ते म्हणतात ना नैऋत्य मोसमी वारे त्यालाच म्हणतात ते नैऋत्य मोसमी वारे, आणि मग ते केरळकडून होत होत इकडे येतात मुंबईमध्ये दाखल होतात मग आपल्या कोल्हापूर साईड ला तुमच्या साईडला आहे इकडडे मग विदर्भ साईड ला येत.
हा हा हा.
तर ते आणि मराठवाड्यात पाऊसच पडत नाही पर्जन्य ायता वगैरे असल्यामुळे पर्जन्य चाह म्हणजे तिथं अ-ते पूर्ण पाऊस इकडच सह्याद्री मु- अढून जातो. तिथे पडून जातो. तो पाऊस म्हणून मराठवाड्यात पाऊस नाही पडत. आणि मग विदर्भात कसा पडतो म्हणायचं म्हटलं तर जो उरला सुरला होत तो तो वाहून येतो, ना इकडून तिकडून तर तो विदर्भात ऍक्च्युली हि जी एरिया आहे. जबलपूरचा एमपी साईडचा त्यामुळे इकडे पाऊस पडतो. तो तिकडून आलेला असतो.
अच्छा. नाही पण, अ-ह्या वर्षी जेवढं ऊन पडलं होतं ना म्हणजे अ ह्या म्हणजे मागच्या म्हणजे पण लहानाचं एवढं मोठं झाल पण एवढं ऊन कधी असं पडलं न्हवतं ना. म्हणजे
नाहीत याच रिझन हे आहे, ना झाडं कट करून राहील ना ही लोक. झाड ऍक्च्युली झाड काय करतात तर त्या गोष्टी कमी करतात टेंपरेचर पृथ्वीवर झाडच तुमी- ही कोण तर टेम्पेचरच वाढणचं आहे ना.
बरोबर बरोबरं. हच्यामुळे पण झालं असेल. पण आधी पण असं व्हायचं ते पण जे समजून यायच. नाही कि बाबा, अ एवढं हे होतय ते म्हणजे असं.
आणि दुसरी गोष्ट काय होतं, जुन्या काळी काय होतं की लोक ना ऍक्च्युली ओरिजनल खायला भेटायचं आता कस केमिकॅल चं असत सगळ मिक्स आहे. हा त्याच्यामुळे ह्या गोष्टी हॊतात. आपल्याला मग गोष्टी माहीत पडतात.
हा बरोबर.
आता आपल्यानंतरची जी जनरेशन आहे. जशी आपली येणारी जनरेशन ती ती किती वर्ष जगेल. काही सांगता येत नाहीत. चाळीस मध्ये चाललंय ना लोक आता.
नाही आता जाता जाताच लहान एक वीस वर्षाच्या मुलांना पण अटॅक यायला लागलेतं.
हो ते तर तेच ना ते त त्याच रिझन हेच आहे ना आणि तुम्ही एक अजून पाहिला असेल. कि मुलं लव-प्रीमॅच्युअर होऊन राहिले वयाच्या आधीच मॅच्युअर.
हा हो हो मुलींच्या मध्ये हे दिसत.
मुलींच्या मध्ये तर आहेच. पण मुलं पण आता जे आहेत. आपल्या मुलगा पण लगेच मॅच्युरिटी त्यांना त्या गोष्टी लगेच कळायला लागल्या. आता चौ-
फास्ट मध्ये, जसं तुम्ही ते आंबा आंब्याला थोड वेळ देताय. पिकण्यासाठी तस वेळ लागतो. तस तुम्ही केमिकल घालून लगेच पिकवता त्याप्रमाण मुलं पण केमिकलचं खाऊन लगेच ते मॅच्युअर व्हायला लागलेतं.
गोष्टी होवून झाल्या हा म्हणजे आ आ ऍक्चुली सेक्स वगैर काय असत, ते बारा-तेरा वर्षाच्या मुलांना कळायला लागलं आजकाल.
हा आपल्याला म्हणजे आपण ज्या वेळेला लहान असतो त्यावेळेला काहीच कळत नव्हतं.
नाही काहीच कळत नव्हतं.
काय ऍक्च्युली पिरियडस म्हणजे काय हे पणे माहित
नाही नाही नाही माहित नव्हत. माह नाही माहित माहित नव्हत. ऍक्च्युली तेरा वर्षाच्या मुलाली जेव्हा आज तेरा-चौदा वर्ष मुली ती रडायची ऍक्च्युली.
हा आता नाही आताच्या मुली निवांत असतात म्हणजे असं. रे फर्स्ट टाइम जर पिरियड झालं तरी नॉर्मल असतात त्या आमी-
आणि हा नाही तर याला एक रिझन आहे की त्यांना माहिती ऑलरेडी मिळालेली आहे ना याच्यात बा बाय नेट मध्ये.
हां.
इंटकोर्सला पण विचार करत नाही मुली.
हम्म
आता आताच्या जे जनरेशन आहे इंटर कोर्स जे ज म्हटलं जातात इंटरकर्स कराय लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आतापासूनच राहायला लागले.
हम्म. तेच तर म मुलग्याला माजा मोबाईल हा मोबाईल म पण सगळ्या गोष्टी तात ना.
ए आल्या प स काही विचारत त्याला तर लगेच सांगून देते हा म्हणून म्हणतात ना की रेस्ट्रिक्शन का आणत आता इथ सगळे द्रश तुम्ही एवढ्या वर्षापय त मोबाईल वापरून देऊ नाही शकत तुमच्या मुलांनी तर हे रिस्ट्रिक्शन भारतातही आणल पाहिजे.
तर हा तस पण व्हायला पाहिजे आणि कसं आता आत्ताच्या मुलांना तर ते दिलायच आहे पण काय आता जेवताना पण साधं. त्यांना मोबाईल दाखवतच म्हणजे खातात ती त्याशिवाय खायच नाही ती असं झालंय.
हा नाही तिस तर ऍक्च्युअली जेव्हा जन्माला तेव्हाच मोबाईल नाही दाखवायचा त्याला
ह ते ह. सगळं मी मी पण माझ्या मुलाला म्हणजे मोबाईल थोडव अव्हइडच करतो.